आवाज येतेय ताई.
हो हो येते आवाज.
येते येते
हा किती झाले मंग तुमचे?
माझे काही नाही ते हे कालच ओपन केलं हेच्यामध्ये हे
हा हो काय?
तर पाच कॉल झाले करन.
हा हो काय?
हा तुम्ही कधी ओपन केलं होत?
माझं दोन तीन दिवस झाले मी ओपन केलेलं नाही पण ते बंद पडलं होतं पुढे नव्हतं जात.
हा ते नेटवर्क माहितीे आहे काय कधी कधी रेंज बी कमी जास्त होते लागतच नाही. आणि ते आमच्या घरी माहिती आहे काय वाई ह्याच कनेक्शन लावलेलं आहे त्याच्यामुळे ते जिओ जॉईन त्या अँपवरून कॉल करावा लागता तर कधी कधी त्याचे हे कनेक्शन भेटत नाही लवकर
हां
कालच चालू केलं मग काल मी
वर रेंज वर ही नाही तर मंग केलं होतात. झाले तर होतात नाही होतही नाही.
होत ते ही निघते मंग पाच पाच कॉल येतात की डायरेक्ट पाच च पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी पाच नंतर दहा असे येतात काय?
नाही आता तीस आले पूर्ण.
पूर्ण तीस झाली काय?
हा..
औ गं नाही आहे आता बघा मी सुरू आम्ही कालच चालू केलं की नाय हे तर हेच्यामध्ये सुरवातीला पाच सहा आले.
हो.. तशी येतात पण हा बरोबर आहे मंग ती डॅश लाईन येते ना अशी पूर्ण सबमिट झाले म्हणून
ह्म ह्म ह्म्म
पूर्ण अशे पाच पाच आहेत. पण पूर्ण जशी टोटल तीस आहेत.
हा टोटल तीस आहेत ते
हा तशी आहेत ते दिलेली एकतरी पाच कम्प्लीट करा अधिक पाचचा समज
हा मी म्हटलं.
ते झाले किती ते येत ते सबमिट झाले ते येलो कलरचे होते ना हे ज्या पिवळ्या कलरचे होते न ते लाईन
आपण अ पूर्ण जे नंबर आपण डायल करतो कनी
हा हा हा..
ते पूर्ण नंबर पणोकॉलरशिप देतात ना.
हो.
हम तसं तुम्ही किती वेळ बोलता.
हा का सहा पाच सहा मिनिटे बोले चालते ना
हा माझा घेतच आहे मी जे दहा मिनिट एवढून बोलत नाही काल हे पण मी
ते म्हणताय की जस एका मिनिटात मग दहा आपले कॉल होतात ना दोन.
ह म दहा मिनिटमध्ये दोन कॉल होतात आपले आता एकाच वेगळीने जर आपण. पाच वेळा फोन लावतो म्हटलं तर असं काय बोलू शकतो आपण.
मग तेच ना.
हम तेच नॉर्मल डेली य जरी म्हटलं तरी एवढं नाही बोललाय जात ना.
ते तेच ना बोलायचं म्हटलं की थोडस हेच आहे.
बाकीच तरी आपण बोलू शकतो पण हे एकदम फोनवर म्हटल्यानंतर विचारी येते ना. ते तर किती वेळ बोलू शकतो आपण. म्हणून काल पण मी ताई ला म्हटलं कॉल केले होती की नाही अेशे तसे पास. त पाच स मिनिटच हो ते होते काही जास्त. त्यागळे पोलली.
हा मग आम्ही काल तसेच केले ते सियार आहेत ना ते सुमताई त्यांच्यासोबतही तसेच केले.
द सी आर पी.
त्यांना कून पाहिजे ना झाले का त्यांची.
त्यांचे राहिले ना त्यांचे चौदा का पंधरा कॉल झालेले त्या गालाला त्यांनी चालू. होऊन दिला ना मग मोबाईलमध्ये.
हो हो सांगत होत्या तनुजाई.
हम् हम्.
हा काल म्हणून ओपन केलं म्ह तुमचं?
हा कालच ओपन केलं माझं ते आणि माहिती आहे का त्यां ते कॉल लाव ना मी. रात्री नेटवर्क मून सकाळीला आवाज हा आण सकाळी लावले होते तर सकाळी त्यांनी काही कॉल उचलले नाहीत ते.
हो ना बरोबर आहे.
मूले म्हट की तू हच्यातले नंबर ह नाही. तो मुले काय म्हटला याच्यातले नंबर काढून दे म्हटलं. कसा मध्ये तेवढं.
हा हा चालते बुकमध्येध्ये एका एका लिहून घ्या.
हम् नाही आता आहे ना बाबाचा मोबाईल म्हटलं दुसऱ्या फोनवरून फोन लावले जाते. याच्यामून म्हटलं आपण ऑनलाईन फोन लावू शकतो. हा हा. आता कसे तुमच चौदा पंधरा झाले म्हणताय की तुम्ही तू आ पल्या एकामेकीचे पाच पाच कॉल होतातच ना. कारण माझे भरपूर राहाले तुमचे? पण गार आहे नवीन जय बताये आता
हो ना नवीन म्हणजे ते काही काही एक नवीनच लावतात ना मागे विीस कॉल केले होते का?
नाही मागित तली मला वाट उन्हााळ्याची याच्या दांगलीवरती त्यांनी.
हा.
तेव्हा काही लक्ष नेते तर असं एवढं याच्यावर.
मह काय?
ग्रुप वगैरे आहे या्याच्यामध्ये ये ऍप पण घेतलेलं होत पण एवढं केलं.
हा ना हो बरोबर आहे हा.
आणि आता हव पण त्याचे पैसे आलेत ते कॉलेज जनी गेले की नाही.
हा हा असेच दहा मिनिट बोला असंच होत.
असंच होता पाहत सुरुवातीला ते कार्य ॲप ओपन करायला.
खशावर येस.
कशावररही पण आणि ते माती आहे का ते आ पण सुरुवातीला हे कार्यप ओपन केलं होत तेव्हा प्रश्न दिले होते.
हो एकदम स्टार्टिंगले.
एकदम स्टार्टिंगले वॉइस रेकॉर्डिंग मध्ये किती सारं बोलाव लागत जे
आणि ते प्रश्न आहे का थोडे होते काय?
जरू दुसा
हा मग तेच ना खूप सारे होते ते माझं बंद पडलं होत तेे काय झालं नव्हतं
हॅलो
जेवढे प्रश्न झाले ते ऍप बंद पडली होती.
हव काय नाही माझे पूर्ण झाले होते प्रश्न ते
हाव काय?
हा त्याचे पैसे पण आले होते पहिले आधी पंधराशे रुपये आले होते आणि पाचशे रुपये यायला खूप दिवस लागले होते एका महिन्याने आले होते.
दोन हजार होतील तीचे
दोन हजार
हा
हम्म सर पण प्रश्न खूप होते हा ताई त्याच्यामध्ये.
हो ते आपल्या मोबाईल मध्ये दिसते ना किती वेळ झाला तर आहे ना
हो दिसलेत
की मी सारी साठी मारल का
हो
पाच झाले आता
पाच
हंम
सावकाश
तुमचा नंबर हा आहे का मग?
हो माझा नंबर आहे
म्हणजे कॉल करायले
हाय म्हणजे माझं कॉलच्या व्हॉटसअपच्या, मोबाईलचा नंबर हाच आहे.
म्हणजे कॉल करायसाठी हाच नंबर आहे काय?
हा कॉल करायसाठी हाच नंबर आहे.
बरं मग मी करते झाले ना पाच सहा
पाच सहा मिनिट झाले ना ठीक आहे ठेवते ताई. तुम्ही यातच लावताय ना काॅल
हा ना हो ना
अडाबा
हा